हां बोला.
हा येतोय आवाज
हो हो येतोय.
काय करताय?
काही नाही दुपारच आता चहा पाण्याची तयारी चाललेय.
होय काय भांड्यांचा वगैरे आवाज येतोय म्हणून म्हंटलं काय करताय.
हो हो तेच नी बाई हें काय आता च चार वाजले सगळे उठलेत आता चहा ची तयारी
आमच्या इकड दुपारी झोपतच नाही हो कोण
हो का नाही आमच्या इकडे कस आहे अ दुपारी जर कोणाला क काही काम नाय तर मग होतं लोळण नाय तर मंग नाय एखाद दिवशी कोणी नाही झोपत म हं म्हणजे असं कामाच्या हिशोबा नसल काम घ्या झोपून लोळून घ्या. हम्म
मग तुम्ही काय करताय घरी
घरी काय ब अ नाही सध्या तरी नाही करत ये पण ते मी अभ्यास चालू माझा सेल्फ स्टडी चालू य एक्झाम देते ना गव्हर्नमेंटच्या
हा हा
हम्म आता मी सध्या सेल्फ स्टडी करते तसा फॅमिली सांभाळून वेळ मिळेल तसं
होय.
हम्म मंग तो
फॅमिली सांभाळायला पाहिजे.
हा तेच ना तुम्ही काय करता मं
मी आईस केक बनवते ऑर्डर घेते. आणि क्लासेस पण घेते.
अरे वा वा! क्लासेस म केकचे क्लासेस घेता काय
हा केकचे क्लासेस घेते मी
अरे वा! खूप
रविवारची बॅच असते माझी प्रत्येक रविवारी क्लास आठवड्यात ना एक दिवस आणि एरवी मग सात दिवस माझी बा हेंमं अस ते चालू ऑर्डर असातात.
अरे वा! किती छान! मस्त मला पण खूप इंटरेस्ट आहे केक बनवण्यामध्ये आईस्क्रीम बनवण्यामध्ये पण मग असं होतं ना की माझ्या घरात अशी एवढीशी अशी स्पेस नाहीे की मी क्लासेस घेऊ शकेल किंवा ऑर्डर वगैरे घेऊ शक त सध्या तरी नाही मग पुढे बघू फ्युचर मध्ये पण मला खूप आवडतं केक बनवायला.
मी पण माझे पण क्लास झालेत पहिला
हा ते क्लास कर हम्म
क्लास झाले पहिला मग मी एक वर्ष घरीच म्हणजे शिकले असं कोणाचा बड्डे असेल तर करायचे. त्याच्यानंतर मग आवड निर्माण होत गेली आणि अ त्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट पण आहे आपण करायला पण पाहिजेत असं
हो हो खरंच आहे खूप प्रॉफिट आहे सध्या ना सगळ्या ठिकाणी केकच्या ऑर्डर येतात म्हणजे
आणि प्रत्येकाचे बड्डे वगैरे असले तर प्रत्येकांचे बड्डे हे असतातच आणि प्रत्येक जण करतातच बड्डे - आणि आता वयस्कर व्यक्ती च्या असो किंवा घर लहान मुलांच्या असो किंवा एंगेजमेंट असो म
केक हो केक त हा असतोच.
बनवतातच म्हणजे नेतातच लोक असं मी पण घेते ऑर्डर तसे एक दिवस अगोदर ऑर्डर घेते म्हणजे मला एक दिवस पूर्ण कमप्लीट करायला लागतो दुसऱ्या दिवशी मी केक सेल करते. बग आणि परत त्या दिवशी रात्री ऑर्डर घेते.
हम् हम् अच्छा अच्छा.
आईस्क्रीम पण म्हणवते आस्क्रीम चे पण ऑर्डर ते पण कस आता जरा पावसाळा असल्यामुळे आईस्क्रीम बंद केलंय. जास्त करुून पावसात ना थंडीच्या दिवसात नाही काात ना.
हम्म अच्छा नाही आमच्या इकडे कसे केकचे शॉप खूप वेगळे री पण बेकरी शॉप पण खूप आहेत त्यांमच्या इथे भगवती असं पण कुठे मला वाचणार किंवा बघण्यात असं एवढं आलेलं नाही कारण जवळ बासच आहे ना सधळे दोन चार पावलावर ते विणी आहे. म्हणजे बेकरी शॉप वगैरे पण आहे आणि
बेकरी शॉप जरी असतील ना तर कस आहेोक. लकांना आपली टेस्ट एकदा आवडली. तर कसय लोक बाहेर जात नाहीत आणि बेकरीमध्ये जास्त करून लोक प्रोडक्ट कसे वापरतात लोकांना माहिती नसते आणि होम बेकर्स म्हटलं ना. ते फ्रेश वापरतात आणि फ्रेश बनवतात. हे लोकांना माहिती असतं त्यामुळे होम बेकर्स वाल्यांकडून जास्त खरेदी केलं जात शक्यतो हेल्थ साठी चांगला असत.
चांगलं असतं घरगुती असत. हो हो घरगुती असत लोकांचा विश्वास असतो हे ब हे बेकरी वगैरे मध्ये ना लोक बरेच दिवसाचा बनवलेला वगैरे पण असतो ना. त्रासही होतो त्याचा लहान मुलांना हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.